हॅलो?
नमस्कार, नेहा कशी आहेस?
नमस्कार जु, मी छान आहे, तू कसा आहेस?
मी पण छान आहे, आज आपण आवडता खाद्यपदार्थ या विषयावर चर्चा करणार आहोत.
वाहा! विषय तर सगळ्यांनाच आवडणारा आहे, कारण अन्नाशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे.
अगदी बरोबर आणि प्रत्येक व्यक्ती आवडता पदार्थ वेगळा असतो.
हो, काही लोकांना गोड पदार्थ आवडतात, काहींना तिखट पदार्थ, तर काहीना साधन घरच जेवण
नेहा तुला कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ सर्वतां जास्त आवडतात.
मला घरगुती जेवण खूप आवडतम, गरम गरम पोळी, भाजी, डाळ, भात, हे माझं आवडतम जेवण आहे.
खूप छान, खरम सांग्याच्या तर घरच्या जेवणाची चौव आहे. वेगलीचस् अस ते.
हो, कारण त्यामध्ये प्रेम काळजी आणि आपुलकी मिसळलेली असते.
अगदी खरं आहे. मला देखील घरांचे जेवण खूप आवडत, पण कधी कधी बाहेरचे पदार्थ खाण्याची इच्छा होते.
हो, ते सगळ्यांच्याच बाबतीत होतम.
आजकाल फास्ट फूड खूप लोकप्रिय झालंग आहे.
हो, विशेषतः तरुणामध्ये पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि सॅण्डविच याची खूप आवड आहे.
तुला पिझ्झा आवडतो का?
हो, आवडतो पण रोज नाही. कधीतरी मित्रांसोबत खायला मजा येते.
मला ही, विशेषत वेगळे व प्रकारचे पिझ्झा चाकले आवडतात
पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी
कोणा ती?
फास्ट फूड चविष्ट असलंम तरी ते जास्त प्रमाणात खाणं योग्य नाही.
अगदी बरोबर, कारण त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो
हो, म्हणून संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे.
संतुलित आहार म्हणजे नेमक काय?
शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात मिळणे म्हणजे संतुलित आहार
म्हणजे फक्त आवडता पदार्थ खाऊन चालत नाही?
नाही, त्यासोबत फळे, भाज्या, दूध, डाळी आणि इतर पौष्टिक पदार्थही खायला हवेत
मला वाटन की आजकाल लोक आरोग्याबद्दल जास्त जागरूक आले
हो, अनेक लोक आता हेल्दी फूड निवडात
तुला गोड पदार्थ आवडतात का?
खूप आवडात पण मर्यादित प्रमाणात
मला देखील गोड पदार्थ आवडतात विशेषतः साणाच्य वेली
हो, सण आणि गोड पदार्थ याच नातच वेगळम असत
खरंच साणाच्या दिवशी घरात वेगवेगळ्या पदार्था सुगंध दरवलत असतो
आणि कुटुंबातील सगळेजण एकत्र बसून जेवतात
त्यामुळेल अण्णाचा आनंद आखणी वढतो
अगदी बरोबर
तुला लहान पाणीच्या एकदा आवडता पदार्थ आवडतो का
हो लहानपणी आई बनवायची ती खास डिश मला आजी खूप आवडते
माया बापती आहे तर संच आहे
खरं तर काही पदार्थ फक्त चवे मुले नाही तर आवणी मुले आवडतात
हो एखादा पदार्थ खाल्ला की जुने दिवस आवटतात
आणि बाल पाणीतील आनंदी क्षणही आठवतात
तुला बारतच्या रेस्टॉरंट मध्ये जेवलाला आवडल का
हो कधी कधी
मला देखील, कारण नवीन पदार्थ चाखल्याला मिळतात
आणि वेगवेगळ्या पाककृतीबद्दल माहिती मिळते
पण ताहिरी घरच्या जेवणाला पर्याय नाही
अगदी नाही
तुला स्ट्रीट फूड आवडेल का?
हो पण मर्यादेत
मल्ला ही
मात्र स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे
हो कारण अस्वच्छ अन्न मुले आजार होऊ शकतात
म्हणून अन्न कुठून घेतो याकडे लक्ष दिलम पाणिजे
आजकाल सोशल मीडियावर खाद्यपदार्थाचे व्हिडिओ खूप पहायलाल मिळतात
हो आणि ते पाहिल्यावर लगेज भूक लागते
अगदी खरं
पण फलत दिसाला सुंदर आहे म्हणून तो पदार्थ आरोग्यदायी असलेच असं नाही
ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे
हो
तुला फले खायला आवडतात का?
नक्कीच, फले खूप पौष्टिक असतात.
कोणती फले तुला जास्त आवडतात?
मला आंबा, सफरचंद, द्राक्षे आणि संत्री आवडात
छान, मला देखील फले खायला आवडत
फलामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात
आणि ऊर्जा देखील मिळते.
अगदी बरोबर
भाज्याच महत्व तितकेच आहे
हो अनेक मुलांना भाज्या आवडतत नाहीत.
पण त्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत
त्यामुळेले लहानपणापासून चांगल्या खाण्याच्या सवली आलावल्या पाहीजेत
आजकाल अनेक लोक डायटिंग करतात
हो पण योग्य माहितीशिवाय डायटिंग करणे योग्य नाही
बरोबर
शरीराला आवश्यक पोषण मिळणार पाहिजे.
मला वाटन की अन्य वाया घालवण खूप चुकीच आहे.
मी पूर्णपणे सहमत आहे.
अनेक लोकांना दोन वेल्याचे अन्न मिळत नाही
आणि दुसरीकडे काही लोक भरपूर अन्न वाया घालवतात
म्हणून आवश्यक तेवढ्यांचे अन्न घ्याव
आणि उरलेल अन्न शक्य असल्याच गरजू लोकांना गाव
ही खूप चांगली सवय आहे
हो
तुला स्वयंपाक करायला आवडतं न का
हो धोंडफार
मलाही काय सोपे पदार्थ बनवायला आवडतात
स्वतः बनवलेला पदार्थ खाण्याचा आनंद वेगळाच असतो.
आणि त्यातून नवीन कौशल्याही शिकायला मिठण
अगदी बरोबर
मला वाटण की अन्न हेै फक्त पोट भण्यासाठी नसंत
हो ते आनंद संस्कृती परंपरा आणि नातेसंबंध याच्याशीही जोडलेलं असत
कुटुंब एकत्र बसून जेवतम तेव्हा वेगळीच मजा येते
हो त्यावेळे संवादही होतो आणि नातेसमन अधिक घट होतात
आज्याच्या धावपिलेच्या जीवनात हे खूप महत्त्वाचे आहे
अगदी खरम
तर तुझ्या मते आवडतात खाद्यपदार्थ निवडताना काय लक्षात ठेवले ह बग
चव महत्त्वाची आहे पण त्यासोबत पौष्टिकता आणि आरोग्य याचाही विचार केला पाहिजे.
म्हणजे फक्त जिभेत चोचेले पुरवून चालणार नाही.
हो शरीराचाही विचार करावा लागतो.
आजच्या चर्चेतून मला खूप काही शिकायला मिठालंग
मलाही
तर आपण सर्वांना कोणाात संदेश देऊ
आपला आवडता पदार्थ नक्की खा पण संतुलित आहार घ्या अनाजचा आदर करा आणि अन्वया घालवू नका.
खूप सुंदर संदेश
धन्यवाद.
धन्यवाद नेहा आजची चर्चा खूप छान झाली
धन्यवाद रु मलाही खूप आनंद झाला.
धन्यवाद.